हॅलो
हॅलो हा, हा येतोय काय आवाज क्लिअर माझा. हम्म, काय करताय.
काय नाही बघा, संध्याकाळची वेळ आय
हा,,
आत्ता एवढ्यात मुलांची शाळा सुटेल.
हा हा हा मग काय बसला होता.
होऽऽ बसलोय बघा.
हम्म मग तेच म्हंटलं,, आता थोडंऽऽ आता कसं झालंय की तुम्ही बघऽऽ काय आपलं म्हणजे,, आपल्याला अजून आवड्या परंपराऽऽ आपल्या जे आयुष्यात म्हणजे जे काय होतं त्याच्याविषय एवढं नाही माहिती. तर मला आपल्या भाषेविषयी तुम्हाला जरा बोलायचं होतं की म्हणजे आपली भाषा कशा पद्धतीन चालते आपल्या भाषेचं महत्व काय आहे आपली संस्कृती कशा पद्धतीन आहे तर मग मी म्हटलं काही म्हणजे काहीतरी वेगळं आपण त्याच्याबद्दल बोलूया. जेणेकरून तुम्हाला पण काहीत आपल्या भाषेविषयी माहिती असेल आणि त्याच्याविषयी मी पण काहीतरी म्हणजे तुम्हाला सांगू शकेल ना.
हो नक्कीच.
मी आहे लातूर म्हणजे लातूर म्हणजे प्रॉपर माझा लातूर गाव नाही आहे. मी आता सध्या कोल्हापूरमध्येच राहते. होते मी लात म्हणजे लात आता मी इकड येऊन राहिलेली आहे. तर मला म्हणजे खूप लहान अस त्याना मी इकड आलेली आहे. त्यामुळे मला भाषेचं एवढं हे कोल्हापुरी भाषेनविषयीच मी सगळं बोलते. आता पण तुम्ही बघू शकताय मग त्याच विषयी म्हटलं जर तुमची भाषेच काय बदल वगैरे असेल तर ते मी तुम्हाला पण सांगते. तुम्ही मला शेज मग सांगा मला काहीतरी.
हा
तर मी आपल्या भाषेविषयी बोलते बा की आपली भाषा आहे ना ही ही आपली भाषा दर किलोमीटर बदलली गेलेली आहे. कारण तुम्ही बाहेर म्हणजे जावा बाहेर कुठे पण कोल्हापूर सोडून. तमिळनाडू असू दे तर अशा बऱ्याच ठिकाणी कोकणी भागात जावा. तर तुम्हाला तिकड म्हणजे असं बोलण्याची पद्धत मराठीत दिसेल. पण पद्धत वेगळी आहे तिकडची. हो ना. तर आता कोकणी साईडला गेलं तर तिकड म्हणजे अस भाषा वेगळीच बोलली जाते मराठीमध्ये.
कोकणी भाषा असते.
हा हा हा हो हो
आणि कोल्हापुरी हा कोल्हापुरी भाषा ही रां गडी भाषा असते.
हो हो हो तेच रांगणी भाषा आणि ती म्हणून आपली भाषा नावजली गेलेली आहे.
हा
मग तेच म्हटलं की मी तुमच्याशी बघू जरा थोड कंटिन्यू करू. म्हणजे आपल्या भाषेविषय काहीतरी तर आपली भाषा तुम्हाला सांगू आपण भाषेला पहिला मातृत्वाचं नाव दिलेलं आहे.
हो
तर आपण काय म्हणते माझी भाषा ही माझी आई आहे. तिला मी माझी माता माणतोय आपण असं म्हणतोय. तर आपल्या इकड बघा म्हणतोय काय म्हणजे जेवतोय. मुली सुद्धा असच बोलतात. बघ तस पुणे साईड ला गेला तर तिकड कस सूर लावून बोललं जात मराठी भाषेमध्ये.
हा
आणि परत कोकणी भाषेत पण चूर लावूनच पण ते त्यांची भाषामध्ये भोळी भोळीपणा जास्त दिसून येतो ना.
हा
असं म्हणजे असं काहीस मला आपल्या भाषेबद्दल जाणवलं. मग म्हंटलं तुमच्याशी थोडं म्हणजे बोलू.
कोल्हापुरी भाषा कशी असते.
हां
कि अ थोडीशी रांगडी
हा
ऐकायला कडक आणि आक्रमळ वाटते आपली भाषा जरा. पण त्याच कमालीचा जिव्हाळा आणि प्रेम असतंया आपल्या कोल्हापुरी भाषेत.
होय होय आणि त्याच्यासाठीच आपण नामजले गेलेलो सुद्धा आहे.
हा आणि आपण बोलतांना पण कसं बोलतो. मला माहित नाही मला काय मला काय कि,
हा
किंवा ते काय की,
हा
अशी म्हणण्याची आपल्या इकडे जास्त पद्धत आहे.
होय
कोल्हापुरात समोरच्या व्यक्तीला आदर देण्यासाठी भाऊ, ना बापू तात्या अशा शब्दांचा वापर करतो आपण जसे, अगदी जवळ मित्र हाक मारत दोस्त किंवा कार्या.
हा
असे म्हटल जातो लयाने. आणि कोल्हापुरी बोलताना शब्दात एक विशिष्ट हे टोन. काढला जातो, ज्यामुळे ही भाषा दुरूनही. ओळखायला येते किंवा कुठं पण जावा तुम्ही पुण्यात जरी जावा. आपल्या इकडची भाषा जरी बोलली त अस म लगेच कळते तू कोल्हापूर जायसय लगेच विचारतात आपल्याला. आपल्या बोलण्यावर न ओळखते तू कोल्हापूरचा आहेस काय.
होय होय
हा
तर अशी काहीशी आपली भाषा आहे हम्म.
खरचं तस असतंय लई, लईचा वापर. अतिशय किंवा खूप या शब्दाऐवजी आपण काय म्हणतोय लई. किंव्हा नादखुळा, लयभारी
होय
अशा पद्धतीने आपण कोल्हापुरी भाषा बोलतोय.
खरंच खरंच होय होय.
कसं काय म्हणणंय, कसं काय
हम्म
काय करायचं
तर होय होय होय तर आता तेच तुम्ही पण खरंच खूप. म्हणजे कोल्हापूर मला म्हणजे जे माहिती नव्हतं ते माहिती करून दिलं.
हा आणि आपल्याकडे आम हा हा आपण कसं आमटी रस्सा, पांढरा रस्सा.
हा हा हा
असं बोलतोय नाही तर पुरी बोलताना पण कसं, पुरी बोलण्याची पद्धत कशी असते, पुण्याकडच्या पोरी कशा बोलतात, हा चालले मी करते. मी बोलते.
हा होय होय
कोल्हापूर कोल्हापूरच्या पोरींचा विषयच वेगळा आहे.
होय होय होय शंभर टक्के ओळखून येते हम
पुरी पण बोलता नाहीच बोलत. करालोय नवं चाललोय नवं करतोय की.
हा.
म्हणजे त्या शब्दातून ताटपणा बोलण्यातून येतो. पण जिव्हाळा आणि प्रेमळ भाषा आहे ती जास्त. हां.
आणि तस बघायला गेलं तर. आपली भाषा कस आपण आधीपासून तिला माता म्हणतोय. तेवढ्याच आपुलकीने आपण जपण्याचा प्रयत्न सुद्धा अजून. त आहे त्याच्याबद्दल तुम्ही हे सुधा बघा आधीच्या जमान्यात.... होत कि एकाच विषया विषयावर शिक्षण चालू होत.... तस आत्ताच्या ह्याच्यात नाहीय... तर आता कसं कर केले, की आप आपल्या तीन ज्या म्हणजे.... प्राख्यान आपल्या ज्या भाषा आहेत, मराठी हिंदी ह्याचा मेळ..... लो ना आपल्याला.... शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे, सरकारने तर हे आपल्या. भाषेचं वैशिष्ट्य आहे, की आपली भाषा ही आता... म्हणजे अ शिक्षणात सुद्धा आलेली आहे. आणि हे ह भाषाचं महत्व सुद्धा ते आपल्याला पटलेलं आहे. त्यामुं आपण भाषा म्हणजे जपतोय बोलतोय.
हा मराठी भाषा बोला. त राहून बोलणं म्हणजे गरजेचच आहे. अत्यंत महत्त्वाची भाषा म्हणजे. बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मराठी भाषा आपली हा.
आणि तेच की आणि मग आपली, काय आपण आधीपासूनच मराठी भाषेला. कसं म्हणजे बोलण्याची, पण आणि समजण्यासाठी, पण ही भाषा खूप म्हणजे. मग सोपे आहे तसं म्हणायला गेलं तर. आणि ह भाषेत म्हणी सुद्धा भरपूर आहेत, म्हणजे आपली भाषा. खूप पुढं पण गेले आहेत, कवी सुद्धा आपल्या भाषेत होऊन गेलेले आहेत.
हा.
हो म्हणजे आपल्या भाषेचा एवढा म्हणजे उगम झालेला एक नाही. की म्हणजे खूप दूरपर्यंत आपली भाषा गेला तर इंग्लिश भाषा. त्याच कस महत्व त्याच पण भरू.. भरपूर महत्त्व आहे, की आता तुम्ही कुठं पण जावा ज्यावेळे. तुम्ही बाहेरच्या जरी देशात गेला, तरी इंग्लिश. बोलणं म्हणजे त्याचा रुल एक मानला जातो हा. की ही भाषा बोललीच पाहिजे, असं आहे तसं आपल्या. आपल्या इथ पण आहे, की म्हणजे मराठी भाषा बोलली असा. आप इथे एवढं काय म्हणजे लागू करत नाहीत. पण ते आपण स्वतःहून जपतोय, हे आपल्या भाषेचं खरं वैशिष्ट्य आहे.
हा.
आणि आपल्या भाषेत आनंद खूप आहे. कारण शब्दच आहे, असे आहेत की आपल्या भाषेत बघा. कि एका भाषेचे अर्थ. अनेक आहेत बघा तुम्ही कधी पण चेक करा, ते म्हणजे एका ब... एका शब्दाचा अर्थ अनेक आहेत, त्यामुळे आपल्याला पण ते समजायला सोपं जातं.... आणि काही ह्याच्यामुळे पण स्वरांमुळे पण आपण ते ओळखून घेतोय. याचा काय अर्थ असतोय, ह्याच काय महत्त्व आहे. असं म्हणजे आपली भाषा आहे, ही तर तुम्हाला काय वाटते. आपल्या भाषेबद्दल.
आपली कोल्हापुरी भाषा आहे राकडी आहे
हा
आणि प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा येणे खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे
होय होय होय....
हीथ राहून को मराठी येत नाही म्हटल्यावर म आता
होय.
मराठी भाषा ही अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेची आहे. बोलणं हे गरजेचेच आहे.
पिढी आपली भाषा जपण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि ती भाषेच्या कवि म्हणजे ती जी कविता आहे ती सुद्धा ते आवर्जून वाचतात रोज घरी आली की म्हणजे खूप असं जपण्याचा प्रयत्न त्यांनी अशा ठिकाणी म्हणजे कर तायत मी म्हणजे माझा भाऊ आहे लहान तो म्हणजे स्टडी करताना मी त्याच्यावर ठेवतील लक्षतेची बोलण्याची जी पद्धत आहे तुझा शिक्षकांनकून शिकून आलाय ते.
हा आतापण कस व्ह्यालंय जास्त करून पालक इंग्लिश मिडियमलाच मुलास्नी घालत चाल्यात त्यामुळं कसं छोट्या मुलांना मराठी भाषा बोलताना पण जरास कनी त्रास होतोय.
त्रास होत आहे तेच कि तेच हम्म. मग तेचा आता सध्या मी पण
आणि कसं लहान मुलांना मराठी भाषा
हा होय होय तर खरंच मला खूप छान वाटलं तुमच्याशी आपल्या भाषवि बोलून मला माझ्या भाषेबद्दल बोलून खरंच खूप अभिमान सुद्धावाटला आदर सुद्धा वाटला. आणि खरंच खरंच खूप खूप थँंक यू मला एवढी माहिती दया बद्दल. हम्म, तर ठेवते मग.
हां.